हॅलो, हा येतय का ऐकू आता? हा आता येतोय हा येत ते मला पण येते. हम् ऊठली वाटतं तुमची मुलगी आवाज येतोय मला बारीक बारीक.
उठली उठली ती, काय करायचं मुलांना घेऊन हँडल होत नाही ओ ते.
हो तेच की, हम तेच. करायचं काय, आवाज येतोय? येतोय, तिला आता अ खाऊ पाहिजे असेल.
होय तेच की होय, आता मगापासून झोपलेली दोन अडीच तास तर झोपलेली ती. मग आता उठले की तिला पहिला तिझी आई लागते. हे पहिला उठले की आईच लागते होय. मुलाना त्यामुळे. काय मुलांचं नाही. होय दिवसभर झोपते ती सोडा निवांत झोपते, एक-एकदा जर अ हे असलं कणी मग कणी कंटिन्युअसली एखादा झोपत नाही एक अर्धा तास झोपली कणी मग दिवसभर झोपत नाही असं पण करत.
असंय तिचं आणि झोप झाली की छान खेळता ओ मुलं.
नाही आणि कसं व्हायचं माहितीय का दुपारी जर नाही जोपवल ना तर संध्याकाळी मग त्रास देतातच देतात.
होय होय होय.
आणि दिवसभर खेळून-खेळून कणटाळातात त्यातुन. हा हा, तेच की.
रखरख वगैरे करतात खूप मग असं करतात. मुलांचं काय सांगता येत नाही ओ, लयच हे हाय. हम्म, त्यांचं काय एक समजत पण नाही आणि कळत पण नाही. आ - ते, आणि ते मुलांना सगळ, म्हणजे मुलांना. सांभाळुन सगळे हँडल करणं लय हे हायत. जरापण इकडं-इकडं जाऊनदेत नाही का सारखं. हो.
नाही तेवढी पहिले तीन वर्ष तरी काढावीच लागतात तशे.
होय होय.
तीन वर्ष जरा झाली की मग थोडी दोन तासत - दोन तास शाळेला जायला लागली की मंग तेवढा वेळ मिळतो.
होय होय, ओ शाळेला चाललं तरी सुद्धा हायच की ओ त्यांच टिप, हां.
आसतंच की. तेच की मंग त्याच्या पुढं तीन वर्ष झाली की तिथून पुढं तीन वर्ष थोड्याच वेळाची शाळा असते आता आता माझा पहिलीत गेलाय ना, आता मला आता एक महिना झालं मला वेळ मिळायला लागलाय, सकाळ ते दुपारी तीन साडेतीन ला येतात दोघ. मग तोपर्यंत रिकामी असते मी. मग सकाळी शॉपवर जाऊन यायचं दुपारी जरा कामं तरी होतात ना. नाहीतर मग कसं तुझं तर बरोबर आसलं चल दोन तास झाले की.
होय.
ते तर काय सुटलं. मुलांचं नाई नवऱ्यांचं तर असतंच.
होय ते तर आहे सोडा, ते तर हाय. ते काय आमचं बिझनेस हाय स्वतःच त्या म्ह आम्हाला काय हे नाई पण जे जॉब वगैरे करतात त्यांच हायचं की ओ सकाळी आं लवकर उठून द्या हे ते.
हम्म, तिथेही आठ वाजता सकाळी जातात त्यामुळे मला आठ च्या आत सगळं आवरून तयार करावंच लागतं आठ. स्वयपाक तयार करावा लागतो, मग तिघांचेही डबे झाले. किती बरोबर हो उठाव कारण पावणे आठला दोघजण जातात बस येते. तोपर्यंत सगळा स्वयंपाक नाष्टा तिघांचा झालेला असतो. मग हे आठला निघतात. मंग त्यांच झाल की मग बाकीच घरातल आवरून मी एक दहा -स साडेनऊ दहा पर्यंत मी निघते तोपर्यंत होतं सगळ मग.
होय होय चालतय विषय तर मुलांच एकदा होय मग त्यानंतर. पण कणी कसाय लवकर उठलं तर लवकर पण काम आवरत्यात सोडा. पण विषय आपल्यासाठी मग काय टाईम भेटत नाय असय. होय पण
म्हणून तर मी सगळ सकाळी उरकून घेते म्हणजे दुपारच जरा थोडा वेळ तरी माझ्यासाठी हे होत त्याचा मला म्हणजे कस होत मला एकतर चित्र काढायला खूप आवडत‌ तर मला वेळच मिळत नव्हता इतके-वर इतके वर्ष झाली मी चित्रच काढल नाय मधे. जी मी स्केचेस वगैरे काढते म्हणजे माणसं त्यांचे वगैरे पण आता मी अ - हिरो सेलिब्रेटीज वगैरे आहेत त्यांची पण काढलेली आहेत. आशा भोसलेच काढलेल वगैरे. हम्म मग ते मला वेळच नव्हता मिळत मग ते पूर्ण स्टॉपच झाल म्हणलं आता नाही आता जरा पुस्तक वाचणे हे जरा थोडसं दुपारी वेळ मिळतो मग तेव्हा मग. छान होत वाचून. हे करून.
तर ते म्हणजे कसायं माहिते का. तुम्ही जेवढं म्हणजे हे कराल कणी तेवढं् हे हाय ओ असाय. म्हणजे छंद कणी जेवढा जोपासाल तेवढा चांगलाय म्हणजे आपल तेवढ पण प्रॅक्टिस होत्यान आपली असाय.
हो तर काय मग काय. त्यामुळ मंग आता जरा वेळ मिळतो त्यामुळ तुम्हाला आजून तुम्हाला आजून वेळय. तोपर्यंत तुम्ही बिझी राहणार की मोठी होईपर्यंत.
नाय नाय बी जी काय असल तुम्हाला खरं सांगतो. एक काम असं हातात घेतलं कणीय तोपर्यंत तिजा आवाज आला कणी लगेच सोडाय लागतेय सगळी काम.
हो हं हं. तेच की. नाय आणि पसारा राहतो ते टेन्शन वेगळ.
पसारा वेगळा आणि आता फक्त आता कनी ती झोपली ना की मी माझी माझी म्हणजे काम आवरायच्या पाठीमाग लागते असय मग स्वतःसाठी वेळच भेटत नाही हो. पहिल कामासाठी प्रायोरिटी कारण ती उठली तर काय करूनच देत नाही म्हणजे आपण
तरी ये ना थोडी विश्रांती वगैरे पण घेत जावा. कारण नंतर मग त्रास होतो त्या गोष्टीचा आत्ता नाही एवढ लगेच वाटत. त्यामुळ थोडीशी विश्रांती घ्यायची मग तुमचं कस सीझर आहे का नॉर्मलच आहे?
नाही नॉर्मल आहे.
हा तरी बरे तरी त्यामुळे कस सिजर असल ना की कंबर इतकी दुखायला सुरुवात होती नंतर.
होय होय ते तर आहेच हे काय स-सगळ्यांना प्रॉब्लेम आहेत. तो असाय.
उभच राहता येत नाही. म्हणजे फार लवकर सुरू होतो सगळ्यांना होतोच त्रास पण लवकर सुरू होतो हा त्रास असं होत कारण ते कसं मणक्यात इंजेक्शन देतात ना मग त्यामुळे मग जास्त वेळ उभं राहिल आणि थंडी वगैरे जास्त झाली की मग ते दुखायला सुरुवात होत.
वेगळं वातावरण जेव्हा हुतंय ना म्हणजे आभा भाळ वगैरे आल्यासारखा तवा खूप दुखतय ते अस, असं होतय ते.
असं असतं. त्यामुळ रेस्ट पण घ्यायची जरी नॉर्मल असलं तरी पण काय, काय बायकांच कस असतं झालं सव्वा महिन्यात लगेच कामाला जरी लागलं तरी शेवटी कसं असतं. पूर्ण स्ट्रक्चर बदलच जातं ना. त्यामुळे मग ते दुखतच. लगेच काम करायला सुरुवात केली, केली त्यामुळं जेवढा वेळ मिळेल तेवढा थोडा वेळ आडव तरी थोडा वेळ तरी
होय, होय, व्हाय व्यायलाच पाहिजे. कारण ते कसंय माहिती आहे का य. एकदा शरीर, हे झाल की झालंच ते. आणि आता कसं झालंय पहिल्यापेक्षा आता हा, म्हणजे जे आपलं खाणं म्हणा किंवा हे आता जे म्हणजे पिकतय ना तेज्या मध्ये पण भरपुर म्हणजे अस केमिकल वगैरे आहे वो. पहिला कस होत जे, ह भेसळ आता कनी लगेच म्हणजे पदार्थ ते काय म्हणतात. इंस्टंट कस व्हाय लागलय तंस झालय. काय पण कुठल्या पण ऋतूत भेटत ते म्हणल्यावर पहिला कस हुतं ह्या- ह्या सीझन मध्ये आता ज्वारी. तीन-चार महिने लागत होते असं म्हणजे आता अडीच महिन्याचं का किती महिन्याच असतय, आता म्हणजे मला काय म्हणायचंय ते हे झाल्यान. पहिल्याच कणी नाही थोडं भेटत होतं पण चांगलं भेटत होत. आता भरपूर भेटतय पण काही हेल्दी नाहीय असं झालय.
म्हणजे ग्रोथ कशी फास्ट वाढल कसं, पीक त्याच्याकडे बघतात असं असतं.
मग ते कसं हाय. फास्ट जेवढं म्हणशीला कनी तेवढं मग हे होतयं वो. तसं शरीर पण हे होतय, बांद होतय आणि सगळं काय बोलायचं काम नाही. अशा गोष्टी व्हाय लागल्यात. आता फळ पण बघितलांसा ओरिजिनल आहेत काय फळ?
हो नाहीत तर नाही, नाही आता केळी वगैरे बघा कि बाजारात कशी येतात. पिकलेली नसतात ती. ती इंजेक्शन लावून, किंवा कुठल्या तरी पाण्यात केमिकलमध्ये ठेवून ते तशी पिकवतात.
म्हणजे तशी पण केळी कणी खूप पिकवली जातात अस.
पिकवली जातात. म ते, ते चांगलं नाही ना. तरी आता बघितलं ना ते तुकाराम मुंडे म्हणून आहेत ते आता आले अन्न प्रशासनमध्ये मंत्री म्हणून ते
हा.
इतके स्ट्रिक्ट आहेत ना ते भेसळयुक्त सगळं हे करतायत. इतकं चांगलं म्हणजे तो तेच राहिले पाहिजे तिथचं, थोडे वर्ष तरी त्यांची. त्यांची सारख बदली होती म्हणजे ते इतके, चांगली माणसं एका जागी टिक नाहीत म्हणत्यात, नाही इमानदार माणसं टीकतच नाहीत ना तिथं, कारण ती लगेच ह्यांना कुणाला भ्रष्टाचार करतायत. हम, हा असा माणूस असला की. म त्यांची बदली करतात. लगेच त्या पदावरून हटवायचं दुसरीकड पण आता ते आहेत ना आता, मग सगळ्याच्याचं औषधाच्या भेसळ औषध भेसळमध्ये काय असतात. त्या सगळीकडे त्यांचं लक्ष घालतात ते.
ते तर आहे आणि कसाय हाय माहीत काय भेसळ मुळं, म कस होतय मृत्यूचं प्रमाण पण कमी होतेय वो. अस हाय.
हम्म, मग काय तर ते ऑनलाईन औषध विक्री करत्यात. आता कुणी सांगितलंय हे, आता इथं जेव्हा रिटेल शॉप जे असतात मेडिकल दुकानं असत्यात. तिथं कसे होतात ऑफिसर येतात ऑडिट करतात चेक करतात तुमचा माल कसलाय काय ऑनलाईन. चुकून चेक करत. आणि काय काय औषधता झोपेची वगैरे औषधं असतात हे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मळ ''--'' कुठून बी ऑनलाईन. काय मागू शकत म्हणजे जे तुम्ही दुकानात जाऊनघ शकत नाही ते तुम्ही ऑनलाईन घ''--'' मग ह्याच्या विरोधात आता कसं रॅली पण झाली होती ना मग हे चुकीच आहे ना हे असं. करणं म्हणजे हे लोकांना सुद्धा. अवे अरनेस झाला पाहिजे की तुम्ही ऑनलाईन मागवू नका औषधं. तुम्हाला काय माहिती जी एक्सपायर झाली अस''--'' ते त्याचं काढून परत ते ओव्हर प्रिंटिंग परत करून परत देत असतील काय माहिती. एकदाम वि ''--''
हे आणि विषय काय. आपण आता स्वतः डॉक्टर बोलतात की तुम्ही जेव्हा मेडिकल आपल्याला देतात माहित. ते काय हो तुम् इथून इथून टॅब्ट वगैरे घ्या ते स्वतः आणि म्हणात की मला दाखवायला या. तर म्हणजे एवढं पण स्ट्रिक्ट फॉलो कर हा.
हा मग म्हणजे त्यांना मग बघायचं असतं की नक्की कसलं दिले. काय रे व्यवस्थित देतात का मग ते तस चेक होत तरी म ऑनलान वरून. मागवल्यावर काहीच चेक होत नाही तुम्ही बाकीच्या वस्तू मागवता ठीेके पण औषध डायरेक्ट जीवनाशी कनेक्टेड असतात ह्या गोष्टी ऑनलाईन नाही मागवल्या पाहिजे.
नाही नाही हे तर बरोबरच आहे कारण कस.
आणि लहान मुलांची तर औषध कधीच मा ''--''
नाही नाही ते का रिस्त घेऊन चालत नाही आणि ते काय ऑनलाईन काय. मागवण्यासारखं ते बरोबर पण नाही आहे बाई.
आणि मध्ये कस ते कप सिरप मुळम किती लहान. मुलंविध गावली होती.
हो हो, बघितलं ते म्हणजे कसय माहित आहे काय. पालकांनी पण कनाय कसं जागृत व्हायला पाहिजे आणि आपलं म्हणजे काय पण असू दे. की व्यवस्थित म्हणजे मेडी. सन किवा हे काय म्हणतात ते आ कस आता आपण एक एकदा. काय करतो तुम्हाला सांगता सांगतात काय डॉक्टर म्हणजे एखदी आपण. समजा म्हणजे आपली पॅरासिटमॉल वगैरे असेल किंवा तापाची वगैरे असेल ना ती. एकगदा खोल्ली ना तर ती पुन्हा एक मला वाटतं एक महिनाभरच ती त डेट लिहून ठेवाय सांगतात. पण ती काही पालक काय करतात पेरेंट्स ती पुन. पुन्हा रिपीट अस जो पर् सपत नाही तो पर्य ती रिपीट रिपीट केली जाते असं पण चालंय.
नाही नाही एकदा कसं असत. टॅब टॅब्लेट जर अर्धी जरी दिली तर ती अर्धी लगेच संपवली पाहिजे कारण कसं असत वात. वातावरणात जे हे असतात वातावरणाचा परिणाम त्या गोळीवरती होत असतो. मग त्या गोळीतले जे कं''--'' त्या जे इफेक्ट द्यायची जी ताकत असते ती कमी होत जाते. असं असत त्यामुळे कधीही अ. त्यांचं म्हणजे पॅकिंगमध्ये गोळ्या द्यायचं कारण काय आहे ना. तेच कारण आहे एक वेळ तुम्ही असं. कळी अर्धी रात्री अर्धी दिली दिवसभरात संपला विषय परत पण ती अर्धी तशीच.
आणि एक एकांना पण एक सवय असते कि पॅकेट. मदन गोळी काढायची ते हातामध्येच किती उषर ठेवायची मग ती थोड्या वेळा खायची असं. असय हे असते, होय.
मग काय तें, तसं पण नाही केलं पाहिजे, आता होमिओपॅथीच्या गोळ्या बघ त होमिओपथीच्या गोळ्यांना तें म्हणतात, तुम्ही कधीही हातात घेऊ नका, टोपनातंच त्या छोटी बॉटल येती, त्याच्यातच घ्या आणि तशीच खावा म्हणतात, तें कधीही हात तवर गोळ्या घेऊ नका, म्हणत
नाही नाही, होय.
तुम्ही हातावर घेतलं की, त्याचं औषध तुमच्या हातावर जाणार आणि मग तो, इफेक्ट नाही होणार म्हणतात ते.
हो, ते तर आहेच.
त्यामुळं औषध एक घ्यायची पण एक पद्धत असती, काय-काय पण कशी पण अ म्हणजे काही काय गोळ्यांना असं कोटिंग असतं बघा वेगळं, साल निघाल्यासारखं निघतं बघा
हो. हो. हो नेक्स्ट घे.
गळ्याना कधीही अर्ध्या खायच्या नसतात, म्हणजे ते गरज का असती त्याचा हवेत लगेच परिणाम होणे किंवा ते पोटात जाऊन, काही गोळ्यांच कश असतात, अक्खीच घ्यायची अस ती, पण काही माणसं काय करतात, सरळ अर्धी करतात, ती घेतच, तशीच घेतात.
ते अर्धी घेता पण कसं काय येत्या, कारण कसं य?
आहणं मं नाही आणि त्या अशा बनवलेल्याच असतात, की त्या आतड्यात जाऊन विरघळतात. काही पोटात जाऊन विरगळतात. म ती आतड्यात जी जाऊन जी विरघळायला पाहिजे, ती पोटात विरळून उपयोग नाही ना, म त्याचा ई
हो, नाही, होय.
असं असत, नि असं हे सगळ्यांना, कळलं पाहिजे.
होय आणि प्रत्येकांना कळलं पाहिजे ओ ये, काय काय हालत गरजेमुळे पण होतय, प्रत्येक गोष्ट अशी पण होत्या ना. हो, त्याशिवाय सगळं हेच हाय चे, जेवढं काय म्हणतात ना